हजर
ते येत नाही काय?
उचलला ना तुला आवाज नाही रे गायकू?
चला पहिलीला तुम्ही
मग झालं नाही का?
नाही झाला तस नाही आता पहिले कसं होत समजा नाही उचलला तर डिस्कनेक्ट होऊन जात होत म्हणजे ते कॅन्सल होऊन जात होता तो फोन?
हाऊ
आता तसं नाही म तुम नाही करलाय की.
नाही मला यालच नव्हते.
पहिलेबनी
नाही.
आता
आताबनी यालय.
मला पहिलं नव्हतं येत आत्ता आलय.
हा नंतर येईन
तप वरी न राज जते
हाअ
हा नाही मग सोप हाय ते.
हा पण मं भयालं फोन लावलंय भयाण फोन उकल्ले पाहिजे, फोन बी लागले पाहिजे.
हम्म हाअ
मग भयाला बी वेळ पाहिजे.
हा मग त्याला लांब बाजूला असल्यावर मग जमत ते.
मग तू कुठय गं अनु?
बाहेर होते मी.
ना क तुमच्या आधी बी जुबेदा भाबीला लावले फोन हा त्यांची झाले. म्हणलं शांतताई फोन लावत होते. त्यांनी मला केले त्याच्यात गेला किती वेळ.
हम् हाव का?
हम्म ते आणि बाकी मी बी लावते तुम्हांला म्हणल लाव
हा हा
नव्हते कसं काय नू?
काल काय बंदच होते होतेत.
ह नाही ना मी काल दुसऱ्या वेळेला बोलले होते.
हाव का इकडं बी असं बोतेक मग इकडं. अ असन याचा इशू असन नाही त रिफ्रेश नसन त्याच्यामुळं हा मग काल केलं म्हणून लागलं असं न आज
काल केलं का तुम्ही?
हा रिफ्रेश म्या कालच केलतं तो फोन तेनला तेव् केलतं.
हा हा!
बरं चालल मग झालं का आता?
करणे मला हा यो आजून तीन मिनिटांचा होउद्या
तीन मिनटं लगे.
मग तुम्हाला काय काम हे.
काम काही नाही हारबरे हारबरे भीजू घालेल होते ते भरून गिरून ठेवले आता. हूं!
होईल ना अजून.
वाळू घालेल होत. ते भरून ठेवले गोन्यान मधी भरडर नाही ना ते आता.
ऊशीरा केला.
हरबरे का?
म!
लग्न लई होते ना आम्हाला जवळचे. लग्नामुळं काम लाबून जायेले आमचि.
चुलतनंदाच होतं, देराचं होतं, घरातलेच लग्न होते जवळचे ना अशी पाहुण्याची गनंजच होती.
लग्न म्हनल्या वर दोन दिवस कसे जाताय घरातले.
हा मावस बीवस अशी बी जवळचे जवळचे लग्न म्हणजे लग्न लईहोते आमच्याकडे ह्या वर्षी. जवळचे जवळचे लग्न.
बसत्याना दोन दीड गोण्या बसत्यांना कश्या बी आज त आभाळ आलं थांबा मी परत फोन लाव. त्याॅकट. तरून.
बर बर मध्ये ठु की फट्टा.